हा बोल की
काय करायलास रे?
काय नाही बघ बसलोय.
कॉलेज ला का आला नाहीस
कॉलेज नाही रे आलो आज.
तेच की का आला नाहीस
बाबा जरा आजारी आहे होय काय जरा ताप आल्यासारखं वाटालय बारीक
हम्म हम्म अंग सोडून का अंगाला धरून
अंग सोडून काशाला आलाय
हम्म बर काय नाही. का आला नाहीस ते विचारायला फोन करुया
तू गेलतास का नाही?
मी गेलतो की.
काय शिकवलं?
हा पहिल आपल पायथन झालं.
बरं
पायथन नंतर ब्रेक. आपला नेहमीचा आणि त्यानंतर आज नवीन टीचर आलत्या
कोण?
कोण तरी होत बाबा वेगळ्या होत्या नाव काय सांगितलं नाय.
अनेक नविन आता बदली झाली.
होय नाही नवी बदली नाही.
मग
नवीन टॉपिकच्या रे.
नवीन टॉपिकच्या होय कुठंल टाॅपिक आहे स्टेमी
नवीन टॉपिकच्या आलत्या.
ह ह ह
मी आज गेली त्यात किती दिवसांना.
बरं.
तर त्यांचे मला माहित नते नवीन आहे मग विचारलं पोराना पोराने सांगले ते नवीन आहे. पोरानाला माहीत नाही. पोरोनेच पहिल्यांदा बोललेला मग आल्या काय काय सांगलं. पहिल्यांना नाव सांगायच्या तिनी सांगितलं मी दिसते तेवढी साधी नाही. त्यामुळे दंगा चालणार.
बर.
मग मग त पोर विषय विषय सांगायला आली तर तिचा विषय कुठला माहितीय का बा
हा.
योग.
तुम्ही काय योग?
योग योग.
माहित आहे जा आला.
योगाचा विषय
मध्ये योगासनची करेक्ट होत.
मग ते योगा शिकवत्यात.
मला बय आपल्याला सब्जेक्ट योगा आहे.
ह.
मध्ये योगा घ्या लागतंय वाटत यावेळी योगा शिकाय गेलं की अवघड आहे की
योगा कराच नाय.
ते जुनं आहे सगळी माहिती मिळत्या रे सगळं त्यात.
कसं हाय माहिती वेगळं केलंय.
हा योगाचा इतिहास
बर.
ते सगळं ते नाही मग ते काय तरी स्ट्रेस कमी करण्यासाठी पोरांचा
तेचा डेली लेक्चर असतोच.
नायदर गुरुवारी
म असा आहे होय.
हम्म.
भरल्याला का ओरियो नव्हतीत कोण रे.
नाही एवढी कोण नव्हतीत रिकामं होतीत पोर येत नाहीत वाटत आता कॉलेजला
पोर कोण येईनात रे.
ह हा.
ही फस्ट इअरची
फस्ट इअरची होतीत ही
आहेत होय.
ह.
त्यांचे काय रेग्युलर सुरू झाले का नाही काय माहिती?
झालंय वाटतं रेग्युलर
आ माहिती कोण दिसतच नाहीत रेग्युलरला
हम्म मग काहीतरी तो आपल्याला थिअरी आणि ह्याच्यात पेपर हाय प्रॅक्टिकलला
बट.
दोन्हीला पण आहे त्यामुळे ते जरा करावं लागणारच आपल्याला होय.
काय रे भावा काय पाहिजे ते सब्जेक्ट द्याल्यात की काय नाही म्हणून
आणि बाबा ते सांगाल ती त्यातल्या भाषा काय ऐकशील.
हम.
काय काय वेगळं वेगळं सांगितलं तिनं.
संस्कृत.
आ संस्कृत असं. नाही पूर्ण. थोडा आपली लँग्वेज आहे. एक एक शब्द संस्कृतचे येते रे.
वसये.
हा.
काय आता बोलायचं अवघड. काय बी सब्जेक्ट द्याल्यात. उगच काय नाही म्हणताना.
काहीतरी तो. कंपल्सरीजे वाटतं रे. सगळ्यांना.
ह ह ह ह.
हा काय त्यानंतर काय विषय नाही. मग ती सगळ सांगत बसलेली.
बर.
योग म्हणजे काय ते. मग तेज ते मेन चार प्रकार असत्यात. ते सांगितलं.
हम्म हम्म हम्म.
मग ते ज प्रकारच आणि स प्रकार असत ते सांगितलं.
होय काय.
आणि काहीतरी टायमिंग एवढं मात्र आहे बघ खर. दोन तासाचं लेक्चर असणार ते.
हे बाप्पा. मी काय बसत नसतो. लेक्चरला.
मग ते तसंच की. पोरांचं पण ते विचार. म्हणून तिनं बाळ सगळ्या पहिल्यांदाच. काय क्लिअर केली माहितीये का?
ह.
मला माहिते. तुम्ही कोण बसणार नाय. खरं तुम्हाला सांगून ठेवतो.
का?
हचा थिअरी असणार आहे. आणि इंटरनल पेपर असणार आहे. हचा आपला प्रॅक्टिकल.
बर.
आणि जर तुम्ही नाही बसला असा. तर मी हजरीे मार्क देते. आणि तुमचं इंटरनल मार्क कट करणार.
अवघड काढलाय की मॅडम जरा.
होयच की म.
काय असं डेलीच बसायचं नाही रे. आठवड्यात म्हणजे. ऐगदा ऐगदा बसायचं असं. सारखं डेली बसायचं नाही. डेली नाही नव का ते आठवड्यातून ऐगदा होय.
आठवड्यातून ऐगदाच हाय रे.
मग बसायला काय आता. पर्याय नाय.
ते आता बसालाणारेका गपणी.
टाइमपास काय तर करत बसायचा.
होयस की.
काय करतोस आता म.
ये बाय टाइमपास कराला कनी. पहिल्या बॉंच वर होतो आज. मागण बुलून घेतलीया.
म.
सगळ्या पोराणा. बसाचं असलं त पहिल्या बँच पासून बसायचं. नाही बसायचं नाही म्हणत्या.
होय काय.
मी पहिल्या बॅंच वर. दुसऱ्या बॅंचला तुझा मित्र.
होता माझा मित्र.
व्हय. ते ते खाली असं इकडं स्ट्रिक्ट होतं बाय. खाली आपल्या हच्या्यात. वरांड्यात फिरून देत नव्हती. स्टडी रूम बंद केलेली. बाहेर सोड नात. कॅम्पसच्या.
स्टडीरूम का बंद मग.
काय माहित नाही खरं सगळं स्ट्रिक्ट होतं बघ त्यामुळं तुझ्या मित, होय आज.
आयला काय अवघड गेलं की.
तुझ्या मित्राला पण येऊन बसायला लागलं आणि तुझं मित्र पहिल्यांदा गेले दुसऱ्या बेंचवर बसलं. मला नि उटून नेल्या, मी पहिल्या बेंचवर.
हम्म.
त्याच कुठे अ तुझ मित्र शांत बसत नाही, सांगते किती वेळा बस. होय हे करते भाई तासाला लक्ष देल नाही नी वर्गासमोर पण बोलायला बघणार थांबणार नाही ते.
होय काय.
होय.
अवघड हाय ब आता मग आता आम्हाला बसायला लागणार लेक्चरला.
तू बसतीस काय रेग्युलर.
ति काय.
आ.
मी कॉलेजला येत नाही रे्युलर बसाय संबंधच नाही.
अरे म्हणजे आता, किती दिवस झाले जाऊन वर्ग व.
दोन-तीन, दोन-तीन दिवसा माग आलतो बघ, तेच्याव काय आलोच नाही.
हम्म हम्.
मी असंच करतोय चार-पाच दिवसत एकदा येऊन जातोय. आता बघू आता उद्या, उद्या कसल्या वया?
विषयांच्या.
हम्म तसले काय नाही.
करतच नाहीस वय.
तू करलायस.
हा मी का नाही.
मी पण नाही आबा ते शांत्या ते पण हाय चेक बी काय करना ते, जर्नल विरनलस तर चालते ते करत बसायला.
आणि याई. खरं या प्रॅक्टिकल कड सगळं तेन जर्नल बर्नल सगळं नीट चेक होणार बघ.
वय यावेळी होणार.
ह.
यावेळी अवघड आपला अवघड आहे.
त्यामुळ कस आहे ते नीट कराय पाहिजे.
या वळीस सरतेन आपलं कोण नाही आहेत रे.
तू आलेल वाटतं त्या सराला.
पाहिजे होतं मला सर बाहेर होतं हाय नाही.
होय.
कायतरी केलंय ते न वाटतं म्हणून काढलंय त्याला.
काहीतरी डॉक्युमेंट साठी पैसे घेतना गावलय बाबा काहीतरी.
होय काय?
हा.
म हे असं झालंय.
तसं पोरं म्हणत्यात मला माहित नाही पोरान विचारलं ते का गेलं तर पोराने मला ते कारण सांगितलं.
आणि ती डॉ ती दुसरी मॅडम.
दुसरी मॅडमची काय ते ती काय गेली नाही रे ती ट्रान्सफर केली.
ति तिकड आहे नव आता नरसिंग डिपारमेंला.
हा ते ट्रान्सफर झाल ते.
आता अवघड आहे की मग खरं सर भारी होत मरदा.
तेच पाहिजे होत
चिन्याक सुधरी काय बोलत बसाय नाही लई लांबड लावायचं नाही ते.
ती पोरं त्याला ओ पोरांच्या नावानं ओरढाच, म्हणून ती पोर तेला नको.
हा... अरे खर ते एवढं, समिेशीन बमशीन एवढं तर दमवायचं कुठं काय? असुदे असुदे म्हणला चला भारी, सर भारी होते बग.
आणि स्किल बी होतं ये भाई त्याकड, मी फॉर्म भरून घेतला तेजा लै फास्ट. वरती फॉर्म, कॉम्प्युटर पूर्ण हाताखाली त्यांच्या.
होय. ते मात्र हाय, फास्टर हाय ते. चांगलं होत मर्दा याला, उगच काय तर. लढतर करताना कायतर खाला, असणार आहे तो खरंच‌.
व्हयं. तेच तेज काय तर असणार. तेच काय तर‌ आसणाराय.
तेच तेच लडतर काय तर, आसणार हाय म्हणून काढलाय जरा.
काय बोलायचं आता.
हम्म.
बाकी काय आणि.
बाकी काय तुमच्याकडच की,
काय आमचाकड नाही बा, निवांत आहे बाबा काय म्हटलास.
बाकीचा अभ्यास काय करतोस, काय म्हणजे तुझं बेसिक चांगला आहे वेरे.
काय बीसीएचा आरे रे.
बेसिक बेसिक आता आपलं तेन, पार्ट होतं ब एरे थीन.
हा हा हा.
ते येतेय तुला सगळं.
बऱ्या पैकी. बऱ्यापैकी एव्हरेज हं ते मात्र ये. ते मात्र आहे सोड.
तेच की.
जेवलास काय नाही.
जेवलो तवरंच, फोन आला बघ.
हा हा हा.
गेम खेळणार होतो. तवर तू फोन केलास, मग बघु तर काय म्हणतोय.
वर गेम खेळत बस मग तु गेम खेळत बसणार‌ आहे सोड.
कुटली ती पब्जी.
होय. काल तुला फोन करायचं म्हणल्यात. तर मी आणि परत बाहेर कोल्हापूरला झाल आईला. काल मी आलतो रे, जरा तिकडं बाहेर. त्यांमध्ये मग तुला परत फोन विसरलो, आणि परत त्या रात्री फुटबॉल खेळाला गेलो.
हां.
मग त्यामध्ये मला वेळच मिळाल नाही, तुला मी सांगणार होतो.
हा हा.
पाच वाजता मी घराकड आलो, तोवर आणि सहा वाजता गेलो खेळाय. ते आदलो रात्री दहा वाजता. म्हणू म्हणून आणि परत तुझं हे झाल रे, चालतेय ठेवू काय.
हा.